हॅलो नमस्कार
नमस्कार मी कार्य मधनं बोल
आणि काय? हा हा कार्य ऑप वर बोलते. मॅडम काय आ? मॅडम तुम्हाला जरासं ह जराशी तुमच्याशी बोलायचं होतं तुमच्याकडे वेळ आहे का?
हो आहे ना.
हा तुम्ही पास्ता खूप छान. हा हा ठीक आहे की तुम्ही फा पास्ता खूप छान करता असं समजलं. म्हणून म्हणलं तुम्हाला रेसिपी विचाराव मी करणार होते माझ्या पोरींना पण खूप आवडते. पास्ता रेसिपी म्हणलं तुम तुमचे रेसिपी शेअर कराव म्हणून म्हणलं जरा. तुमच्या पद्धतीनं करावं असं म्हणून तो? तुम्हाला फोन केलेला मला जरा सांगू शकाल का पास्ताची रेसिपी?
होय होय नक्कीच की आता ते अ? हो ज्यांना ना रावला की त्यांना तिकट आवडत्या.? काय असं जरा माइड मध्ये म्हणजे अस. अ आजुून एक दोन टाईपचे प्रकारचे येतात ना एक तिखट. आपण करतो आणि अजून एक आपण करतो जरा दूध घालून करतो.
हा हा म्हणजे लाल जरां स तीख मला? हा मला तिखटची पाहिजेल होती जराशी सांगाल का तिकट पास्ता हो ना म मुलीना जरा तिकटच आवडत. घरातल्या सगळ्यांना हम्
तिकट सांगते मी तुम्हाला ती
ओके
तू हा म्हणजे आ आता तुम्ही मार्केट वरण आणणार आहे ना पास्ता कि? कसं?
मार्केटमधनच आणणार ना?
हा हा म्हणजे मार. र्केट मध्ये पण दोन प्रकारचे असतात एक मैद्याच असतं आणि अजून एक वीटच असत. ते ना?
अ हा हा.
मग तेच्यावर पण खूप हे होते की. अ कसं आपण बनवायचं त्याच्यान पण जरा म्हणजे. अ असं वेगळं पडते की आपण मैद्यावाल करावलेय काय? अ वीटवाल करायलोय.
हम्म ते म्हणलं तुम मग कुठली? छान चांगली लागतीया मैद्याची लागतीया किंवा विट ची म्हणजे पौष्टिक कुठली असेल ती ती सांगा आम्हाला.
अ पौष्टिक तर वीटच आहे खरं वीट कसं असतय अ थोडं काय म्हणतो आपण अ म्हणजे असं जरा वीक असतय. अ तुम्ही असं हुबळाला घातला क नाही म्हणजे अ. हा उकळायला घातल्या घातल्यानंतर हाय काय नाही कस होतय. ते जरा अ लगेच मऊ पडतात आप.
ह हा हा मऊ मऊ म्हणजे एकदम खूप मऊ होत्यात ते असं टेस्टी लागणार नाहीत.
आपण चकोल्या कसं करतो ना तसं मऊ होत्यात.
हा हा हा आणि मैद्याच्या कशा होत्या मैद्याच्या?
अ मैदाच्या जस च तसच शेपमध्ये ठ होतात. म्हणजे शेपमध्येच. होय होय एवढ्या लवकर मऊ पडत नाहीत.
होय
होय मग जर तुम्ही आता मैद्याचा पास्ता घेऊन आला बाहेरनं समजा त्याला आहे ना एकदा चांगल्या पाण्यानं धुन काढायचं.
हा हा किती घ्यायचा पास्ता म्हणजे अत आता आम्हाला एक आठ दहा जणांना पाहिजेला असेल तर किती प्रमाण किती घ्यायचं. पस्त्याच किती आणाय लागेल?
अ मी कणी तुम्हाला आता दोन वाट्यांच सांगते म्हणजे दोन वाट्यांचं पकडला कनी मग किती दोन जणांचं होतय ना. दोन नाही तर तीन जणांच होते जास्त म्हणजे दोन वाट्यात आपण घेतो ना हा असं म्हणजे तुम्हाला ही म्हणजे काय म्हणत्यात छोट हे सा प्रमाणात सांगितलं होत तुम्हाला मोठ्या प्रमाणाची रेसिपी ती पण कळल.
हो हो कळल कळल चालेल चालेल सांगा तुम्ही वाट्याचे.
हा दोन वाटी घेतो आपण आणि अ चांगल्या पाण्याने एकदा धुवून घ्यायचं म्हणजे जास्त पण वेळ नाही सो लगेच अस वरच्यावर धुऊन घ्यायचं
हा म्हणजे लगेच पाच पाच मिनिटं पण नाही त्यात ठेवायचं असं धुवायचं ते लगेच पाणी वतायचं लय वेळ त्यात ठेवायचं नाही.
होय होय म्हणजे त्याच्यावरच जे पावडरची ती कोडी कोटिंग असत्या नाहीतर काय धूळ पडलेली असत्या सगळी जाते ना असं असते म्हणजे वरच्या लगेच धुऊन ते पाणी ते सगळं काढायचं मग आत आत्ता आपण आता दोन वाट्या हे घेतलय म्हणजे चार ते पाच वाट्या आपण पाणी अ पाणी उबळायला ठेवायचं उकळायला ठेवायचं.
हा.
मग जरा आपल्याला वाटलं की गरम झालंय आपलं पाणी जरा हो अप
उकळायला लागलंय अस वाटलं का तो पूर्ण अस खळखळू उकळायला पाहिजेल काय म्हणजे जरासं कोमट झाल्यावर का
जरा असं कोम हा जरा कोमट आल्यानंतर तुम्ही घालू शकता हे पास्ता.
हा हा.
हा मग त्याच्यात असं अ दोन ते तीन मिनिट आपण हे कनी त्याला छानपैकी बॉइल करायचं
हा हा.
पास्ताला म्हणजे वरच्यावर स्टिर करत राहायचं म्हणजे हलवत राहायचं आपलं
हलवत राहाचं एक सारखं हलवायचं.
होय होय म्हणजे काय होत खाली एक एकदा ची चटून बसते कि भांड्याला आपल्या चिटून बसते ना मग ते व्हायला द्यायचं नाही. मग थोडस मीठ घालायचं त्याच्यात. जेव्हा असं लास्ट ला आलेलं असते ना शेवटचा आपण जेव्हा बंद करणार असतो तेव्हा अ जरा मीठ घालायचं आणि जरा हलवत राहायचं. मग जेव्हा ते पूर्ण म्हणे आपल्याला जरा कच्च पण हवं ते
म्हणजे लइं क शिज पूर्ण शिजवायचं नाही निम्म अर
पूर्ण हा निम हा निम्म अर्ध कच्च ठेवायचं म्हणजे काय होतय आपण नं तर ला करताना ते अजून जरा शिजतय ना आपण हे करताना मग तेव्हा ती लागते हा. मग तुम्ही कनी हे सगळं पा तुम्ही पूर्ण अस पाणी काढून घ्यायचं साईड ला आणि फक त पास्ता एक असं ड्रेन ड्रेनर मध्ये ठेवायचा. म्हणजे जाळी असते ना आपली त्याच्यात काढून ठेवायचा मग तें चिकटून बसायचं नाही म्हणजे काय करायचं जरा अ गार पाण्यात नस जरा एकदा बुडून काढायचे
म्हणजे ते चाळणीमध्ये घ्यायचं म्हणून नितळायला आणि ते जरा गार पाण्यातन जरा काढून घ्यायच म्हणजे ते चिटकणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय का
पण असं वर त्याच्यावर गार पाणी वतलं तरी चालते
हा हा हां म्हणजे त्याची
प्यायचं पाणी होय चिकटणार नाही मग आपण आहे ना अ आपण तेल पण लावू शकतो वरच्यावरर चिक्टू नये म्हणून
तेल पण लावू शकत का
होय होय म्हणजे खूपजण काय करतय आपल्याला गार पाण्यात नको आहे म्हणतात ना अ म तस म्हटलं तर जरा तेलान आपण असं वरच्यावर एक हात फिरू शकतो तो त्याच्यावरन असं
जरा असं हे कयचं काय चोळायचं
हा होय चोळायचं नाही म्हणजे फक्त अस वरच्यावर लावायच हा
हा लाव हात लावायच म्हणजे ते चिटकुणे म्हणून
होय होय म्हणजे कस होतं पण अस चमचा नेपन करायला गेलो तर ते चिकटून बसते नाहीतर काय होते तुटतात न पास्ता
हा हा हा
नेहमी म्हणून आपण हाताानं वरच्यावर अस तेल लावून घ्यायचा आणि आता आहे का नाही अ अ म्हणजे कांदा आणि टोमॅटो आणि आपल्याला कुठली अशी अ आवडती ही असतेन काय म्हणता त्याला व्हेजिटेबल्स हा भाज्या कुठल्या पण
पाले पा हिरव्या भाज्या वगैरे अस
म्हणजे आता तुम्ही अ गाजर पण घेऊ शकता आणि ते लांबडा कांदा असतोय ना तो पण घेऊ शकता कांदा लांब ह्याच्या लांबी चिरून घ्या हा कांदा
ढबू मिरची वगैरे आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला कसल्या आवडत त्या घालू शकतो आपण सगळ्या भाज्या म्हणजे त्याच प्रमाण कि किती घ्यायचं कांदा टमॅटो त्या भाज्यांच प्रमाण किती घ्यायचं.
आता आपण दोन वाट्यांसाठी अ जस तर ते अ बघा आम्ही आम्ही तर आमच्यात जास्त कोण खांदा असं खात नाही ना मग आपण कमी चिरून घेतो कांदा कसा जरा स्वाद सोडतय ना मग आप आपल्याला जेव जितकी भाजी ज्यांना आमच्या घरच्यांना आवड त्यांना तेवढीच भाजी घालायची म्हणजे माती पण होणार नाही आणि खातली पण खूप जण खाणार असं
हा हा म्हणजे आपल्या आवडीनुसार भाज्या त्या घ्यायच्या कमी जास्त कुणाला जास्त आवडेतल जास्त घेऊ शकता काुणाला कमी आवडू शकता कमी घेऊ शकता म्हणजे आपल्या आवडीनुसार एवढंच झाालाय तेवढंच झााला असं काही नाही समान नाही आहे
होय होय आणि आता आपण जे भाज्या घेतो ना ते काय करायचं एकदा असं बॉ्ंग फ्राय करून घ्यायचं तेलात
हा डीप फ्राय सारखं म्हणजे एकदा जरा भाजून घ्यायच परतून घ्यायचय थोडस तेल घालून मग तसं म्हणालाय हा हा
आणि परत आता हे झालं ना आपण ह्याच्या आतच आता अ सगळ्या हे करत घालत जायच्या अ चिंग चायनीज ची चटणी असते आपली
हा हा
हा ती वाली आणि तिकटाची असते ना ती हा ती वाली आणि अ टोमॅटोची चटणी टोमॅटो
टमॅटोचे जे सॉस टमॅटो सॉस लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं म्हणजे ते तिकट प्रमाण कसं घालायचं म्हणजे? किती चमचे घालायचं दोन वाटीला लाल तिखट वगैरे
आता दोन वाटीला अ वन अँड हाफ टी स्पून घालू शकतो आपण चायनीज चा मसाला सॉस स्पून घाल एक टी स्पून घालायचा आणि सोया सॉस एक हा अर्धा टेबल स्पून घातला तरी चालतोय सोया सॉस
हा हा
आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं जरा म्हणजे स्टीयर करून हा मिक्स करून घ्यायचं ते तेलात घातल्यानंतर मग अ जरासं गा अ जास्त अस गा म्हणजे काय म्हणता थीक व्हयसाठी ना पाणी घालायचं आणि जरा फिरवत राहायचं आणि
होण्यासाठी जरास पाणी घालून आपण जराचं हे घालाय पाणी कसं घालायचं गरम घालायचं का गार घालायचं?
कोमट पाणी घालायचा
कोमड पाणी घालायच ह हा हा
हा आणि कोमट हालून घ्यायचं मग नंतर ला आम्ही जे अ म्हणजे पास्ता घेतलेला असतो ना? ते सगळं ह्याच्यात घालायचं आणि स्टर करून घ्यायचं एकदम
हा त्यो पास्ता त्यामध्ये त्या ह्याच्यात घालायचं त्यामध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं अ मग गॅस मेडम का ठेवायचं म्हणजे ते पास्त घातल्यानंतर गॅस मोठा ठेवाय मोठा करायचा का आणि म्हणजे बारीक गॅसवर? ते पास्ता करायचा?
थोडा बारीक ह्याच्यावरती करायचं म्हणजे काय होतय अ अ अ मो जास्त टाइम ठेवला की नाही म्हणजे जास्त आपण फ्लेम ठेवलो तरी चालत नाही म्हणजे ते हे होत तय ना खाली चिकटून बसायचं आपलं नॉनस्टिक असला तर पण चालतोय तरी पण जरा चिकटून बसाय सारखचं बसतोय ना? आपण एवढ्या वेळपर्यंत ती ग्रेव्ही करत असतो म्हणजे जरा चिकटून बस्तय असंय मग तुम्ही हे सगळं केल्यानंतरय ना तुम्ही हे साईड ला काढून खाऊ शकता
हां हां थँक्यू थँक्यू मॅडम हां सांगितल्याबद्दल थँक्यू नक्क नकी करून ट्राय करते तुम्हाला नक्की ट्राय करून करते आता हं हा थँक्यू सांगितल्याबद्दल
हा हा धन्यवाद
हा धन्य